वाणी
आणि काय होय नाही होय आणि मागतात का?
हा हा.
हा हा. सासूबाई
हाईत की मायाकड गेलत्या आल्यात मगाशी.
हा हा.
आहेत बसल्यात, सगळेजण वर.
हा हा ते ट्रान्सलेशनचा, टास्क आहे का नाही.
हा
त्याला पन्नास मारले ना असं काय वेगळेच सांगते, याचं लाल म कि असं. त्याचं काही समजे, ना जाव मला.
चालू झाले तेच बण.
आता केलंय चालू, ट्रान्सलेशनच नाही वलडशन.
काय वेगळं सांगते त्याचचा, स्क्रीनशॉट काढून टाका की ग्रुपला.
अ नाही तस सांगतय, आणि पाच मिनिटांना आणि चालू होते.
मध्ये ते सबमिट, होतय का नाही.
पताय समीट.
हम् हम्.
म्हणूनच मी काय बोलाय नाही.
तास्क संपत आले का बघा, तसं सांगतेय का ते. त्यांनी म्हणले होते की टास्क, संपता आल्यावर कायत सांगते.
कोण म्हटलं होतं असं.
अ मैत्रीण म्हटले होतेस म.
खरं मग असं अ. समाप्त नाही तर असं, काहीतरी बोलले असतील नाही, परवा दिवशी मग मला तसा आला होता मेसेज. ए डॉप म्हणून मग. मी तसाच ग्रुपला टाकला होता, ग्रुपला टाकला होता, की मग तिन म मी मला पर्सनल, मेसेज करते वर्षां. म तिनं पर्सनल मेसेज केला आणि तिनें स्क्रीनशॉट, मारून पाठवलेला तिने, आय डी नंबर विंबर सगळा घेतला. आणि पाच मिनिटाच्या आ लगे प्रॉब्लेम, अस सॉल्व करून दिला.
हा हा
हम्म. हा
म्हणजे व्हॅलिडेशनला तसं व्हायला लागले ना.
हा व्हॅलिडेशनला तच, चाली ट्रान्स्किपशन ला नाव.
हम् हम् नुभईल त चल.
ह ते वर्षमम हम्. शरीकडे चांगलं आहे लगेच असं. काय असेल तर लगी, प्रॉब्लेम सॉल्व करतेरा हो.
ेव आपल्याला, वयचीे आणि
हम्म हां
हम्म.
ना. कोण हवा हँग व्हा, लागलाय सारखं सारखं.
अ लोडो होत असल.
लोड व्हा लागले इथे खोरजे आहे सोडा पाहिजे, नाहीय सेकंड हँड घेतला होता.
हम्म हम्.
म्हणजे माझा पहिला फोन कणी आहे असं. आमच्या इथं वारलेत की नाही, असं जेवण घेऊन जायला लागतय.
हा.
म्हणजे हा पद आहे आमच्या. सासूबाईंची चुलती अशी वारली होती ना. म त्या टायमाला जेवण करत होते. आणि फोनवरर कोण पाैस दिला.
अर देेवा.
आणि त्याचा डिस्प्ले गला हो.
हा मग ते डिस्प्ले घालणार नाहीच नाहीचा.
आणि.
हा.
कोणाला बोलून ठेवल आणि त्याच्यावर कोण पायसून घ त्याच्यावर. साित खपवतं आणि
हा.
गेला म्हणून मी. आणणलं हेन. खरं ते असे एक तीन महिने चालला.
हा हो एकदा ते डिस्प्ले गेला नांत तर त्याचा प्रॉ्मचालू होत बघा.
हा बघा तसच प्रॉब्लेम चालू ना झाले.
मग परवा पण तसच झालं माहिर गे आमचा काकी असाच मोबाइल घेतला तो खाली ठेवला आणि कोण तो आपण पाठा घेतोय ना बसायला.
हा.
तो पाटा घेतला आणि ते बसलात, आणि ते पाट्याचा एक पहि त्या मोबाईलवरर पडलाय.
आय श्यपदमा.
आणि ते दोन तीन दिवस आम्हाला सांगितच नाही डिस््ले गेला डिस््ले गेला एवढच म्हण ते आम्ही म्हणार तू कस गेला अचानक तर अचानकच गेल्या नंतर तर मग त्यानी म्हटले की असा असा पाटा पडला होता त्यावर म्हणजे त्यावर लयुशरा असं बसल्या होत्या स्वयंपा करताना
अरे बाबा म्हणून जेवण करताना लक्ष ठेवायला लागते फोन ला. हम्म.
आमचं कसं आहे किचन कट्ट्यापाशीच आहे, मी तर किचन कट्याच ठेवून सोडतेो मोबाईल.
ते कस सांगते शॉकी टाइम आउट. अ ही ज एक्सपायरी डेट.
काय झालं ते जरा फोटो घ्या काय आणि हिला ट्रान्सलेट करून बघा
अ ते थांबत नाही ल की जातय
दुसऱ्या मोबाईलने त्यावर लगेच फोटो काढून घ्या
आता तीनच आलेत तीन ल्यात अधिक मा अधिकिके तपासायला
तेला काय करायचा? म्हणजे ते संपत आलेले असेल का?
अ काय म्हणतय तेे? आणायला सांगू का म तस?
थांबा सबमिट करतो. ते सबमिट केल्याशिवाय येत नाही. ते कसं व्हाया लागलय? ते येईना झालंय आता जास्त. चार.
स्क्रीन रेकॉर्डिंग चाल स्क्रीन रेकॉर्डिंग चालू ठेवा सबमिट करते वेळी.
हम्म. करतोय ना? हम्. हां.
मग आणि?
काही नाही बघा आता घरातल आवरायचं चालू आहे.
हा.
ह हम्.
जेवण?
जेवण झालंय सगळं. जेवायचं राहिलय.
हम् हम्.
जेवण आवरलंय सगळं.
पोरं काय करायलेत?
पोर आहेत बघा. हे मी माळ्यावर आलेलो तुमच्यासंग बोलायचं म्हणून, वरच्या घर- म्हणजे अस असं जुन्या पद्धतीची घरं माहितीए का? माळा असतोय वर बघा त्यो.
हा हा.
तस आहे नाही हे वरचं घर. मग तिथच वर आम्ही झोपतोय. म्हणजे खाली तीन खोल्या आहेत वर तीन खोल्या आहेत.
हा हा.
मी इथे बेडवर येऊन बसले होते. ती माझ्या बह- ती येऊन बसली. मी बोलतेला ऐकत. असली बर आहे. मग? आणि खालचं घर आहे ते स्लॅब.
हा हा. दिदी-
दिदी हाय माहिती बरोबर बसली.
हम्म हम्.
दिदी एकच काम करते.
हम्म. आता काय करायचं? हायच म्हणल्यावर आता.
हम्म. वाटतेय खरं ते तिच्या पेमेंटच्या मानान ते लोड आहे.
लोड आहे. होय होय. ते मोबाईल काय सोप हाय व्हय.
नाही मोबाईल मधे भरायला पण काय वाटत नाही. ते- ची माहिती वेगळी भरायची. म्हणजे एका शेतकऱ्याची ना? पहिला जाऊन त्याच्यापासन आणि घेऊन लिहून वहीत घेऊन यायचं. ती माहिती घेतेल ति- फोटो काढून घेऊन यायचा आणि ते आणून फोनात भरायचा. फोनात भरल्यानंतर ते रजिस्टर असतय. ते रजिस्टरवर - लिहायच. त्या रजिस्टर मधून- पान असत्यात. वर लिवलं की खाली कार्बन घालून ते खाली उठतय ना?
हां. म्हणजे नोंद घालून ठेवायची.
हा. आणि कच्ची माहिती भरायची. कच्ची माहिती नव्ह ते- असं म्हणजे कुणाच्या सी एम टी किती आल्या? कुणाची किती जणांची माहिती घेतली? किती जणांचं नाही असं म्हणून एक लिव्हायच. आणि ते कागद नेऊन तिथं द्यायच आणि त्याजा आणि फोटो काढून आणायच. ते देत्याला. तर काय ओ.
आता फ्री कवा मग महिन्यातन?
फ्री माहिती नाही भरून झाल्यानंतरच
हा हा.
म्हणजे महिन्यात तीन दिवस म्हणजे आता, तिला कसं असतय पंधरा तारखेपर्यंत पंच्याहत्तर तर करायचं, आणि तिथून पंच्याहत्तर पंधरा तारखेनंतरन तीस तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत, एकशे दहा व्हाय पाहिजे म्हणजे ते पंच्याहत्तर अधिक वरच. अस मिळून एकशे दहा वाहिला पाहिजे अस अस, मग होती सोडा, एकवीस बावीस तारखेपर्यंत निवांत होती रोज दहा मारती ओ, पहिला जरा पंधरा दिवस दमवतय. म्हणजे ते पंधरा तारखेपर्यंत पंच्याहत्तर मनल्यावर जरा लोड होतय, तिथून पुढं काय वाटत नाही. हा होती फ्री, मग असतय चार पाच दिवस फ्री महिन्याच्या शेवटला. महिनाखेरच्या दरम्यान, आता धाकट्या मुलाचा बड्डे हाय.
कधी?
बावीस तार
आमच्यात अठ्ठावीसला आहे, होय.
होय, आमच्यात बावीसलाय. हम्म, मग बड्डेच नियोजन अ प्लॅनिंग घरातच करणार सोडा. काय असं मोठ्यान नाही, खर मित्र तेजी, परत तो अंगणवाडी सोडून आता पहिलीला गेलाय नई. त्यामुळे, त्याला कनी अंगणवाडीत काहीतरी गिफ्ट द्यायला सांगितल, त्याच्या बड्डेला.
हा काहीतरी फोटो द्यायचा शिवाजी महाराज, हा.
घड्याळ मागितलय मॅडमनी.
घड्याळ मागितल हा हां.
हम्म घड्याळ शाळेत घड्याळ नाही घड्या
चालतय की, हा.
मग आता काय मला घड्याळ परत पोरांना काहीतरी घ अस फरसानाचं मी म्हणतो मक्या चिवडयाचे पाकिट आणायचं, काहीतरी वेगळ.
कुठं शाळेत व्हय बालवाडीत का पहिलीत, हं.
बड्डे केलता का?
हा चालतय की ते प्लेट, हा प्लेट, प्लेट आणायचं. हा, आम्ही पण तसंच करणार आहे माझ्या डोक्यात काय फरसानाच एक पाकीट आणायच एक किलोच, आणि एका प्लेटमध्ये थोडा फरसाना एक चॉकलेट आणि केक.
हा.
हा हिथ काय पोरं कोण नायत फक्त आमच्या वाड्यातलीच येतात सगळीजण. जेवण? तेन करत ब
खर, नाही बा जेवनाच ते काय बर वाट त्याला मग दांडगा खर्च हाय.
हा.
त्यापेक्षा मग असं म्हणजे फरसा नाहीतर किंवा मक्याच्या चिवड्याच म्हणा पकिंग. परत अ काहीतरी असं शाळेत पेन वगैरे वाटायचे म्हणत.
हम्म चालतंय की.
ते बडेला असं वाटत्यात नई गोष्टीची पुस्तकं कोण, कोण पेन, कोण असं वाटतय असं प्रत्येक जण वेगवेगळं वा ते म्हणून तसं करायचं म ते
तेच.
हा प्रत्येक मुलग्याला द्यायचं वर्गातल्या त्यांच्या, त्यांचा वर्गापुरतं. आणि शिक्षकांना‌.
परवडते पेनच द्यायचं.
हो एक मिनिट.
हा.